हॅलो? हॅलो? हां तुमचा आवाज येतोय मला माझा आवाज येतोय का? हो हो ये ते माझा आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो? हॅलो मा झा आवाज येतोय? हॅलो? हॅलो आवाज येतोय का? तुमचा येतोय मला मा झा आवाज येतोय का? हॅलो? हॅलो?
हॅलो?
हॅलो आवाज ये
हां आ
हॅलो? हां आवाज ये हां हां अ तर आवाज येतोय ना? हो हो येतोय येतोय आवाज येतोय तुमचा मला.
माझा येतोय का?
थोडं हो येतोय.
मोठ्याने बोला थोड तर ऍक्च्युली मॅम मी असं ऐकल होत की तुम्ही मोमोज खूप छान पद्धतीने करता म्हणजे जे वाफवलेले म्हणजे स्टीम मोमोज असतात आणि आपले जे फ्राईड मोमोज असतात असे दोन प्रकार जे आपले खाद्य पदार्थ आहे मोमोज म्हणजे मोमोजची जी रेसिपी आहे ती उकडीचे मोदक पासूनच तयार झाली असेल असं मला वाटत ते म्हणजे आता आपण बघतो उकडीचे मोदक म्हणजे गणपती गणपती बाप्पाचे जे आवडते मोदक आहेत त्याच्यापासूनच मोमोजची जी रेसिपी आहे ती झाली असावी म्हणजे तिखट वगैरे पदार्थ वापरून तर तुम्ही ती मला सांगाल का
हो नक्कीच मला सांगायला खूप आनंद होईल की माझी रेसिपी कोणी तरी ट्राय करणार आणि तुम्हाला माझी रेसिपी तथ तुमच्यापर्यंत ती माहिती कोणी सांगितली मला माहित नाही. एक्स वाय झेड पण खूप छान पद्धतीने सांगितली तर मी सांगायला सुरुवात करेन मोमोजची रेसिपी
हो ठीक आहे हो हो हो मी नोटडाऊन करून घेइन घेऊन तुम्ही खूप साध्या पद्धतीने आणि हळू सांगा म्हणजे मी नोटडाऊन करून घेइन आणि मी घरी ट्राय करेन
ओके तर सर्व प्रथम उतम काय करायचं आहे आपल्याला जे फ्रेश भाज्या आणायच्या आहेत भाज्यामध्ये कॅरेट म्हणजे काक सॉरी गाजर त्यानंतर तर कोबी शिमला मिर्च म्हणजेच कॅप्सिकम अ परत कांदा आल लसूनण पेस्ट आल लसूण पेस्ट घरीच बनवा मी तुम्हाला सजेस्ट करेन की विकत आपल्याला टाइम कमी अस बोलतो की टाइम कमी लागतो किंवा अ बाहेर ला आणून तयार असत तर ते खूप दिवसात असतं मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही घरीच बनवा आल लसूण पेस्ट त्यानंतर टोमॅटो हे सगळं घेऊन आणि तुम्हाला ज्या भाज्या ऍड करायच्या आहेत फ्लाॉवर्स वगैरे ज्या तुम्हाला खायला चांगल्या लागतील आणि मिरची आपली स मिरची कॅप्सिकम म्हणजे घेऊन देखील मिर आपण घ्यायची आहे सगळ्याज्या स्वछ धुवायचे आहे धुल्यानंतर कोबी आहे ते एकदम बारीक चॉप करून घ्यायचे आहे किंवा खिसणी खिसून घेतलेली चाले त्यानंतर टोमॅटो चॉप करून घ्यायचा आहे कांदा देखील चॉप करून घ्याय झाले गाजर किसून घ्यायच आहे त्यामुळे.. तुम्ही बी देखील घलऊ शकता. कॅप्सिकम ख चप करणार आहात चॉप करून घेऊ शकता जे पदार्थ तुम्हाला खियला इी जातील तर ते तुम् तर हे तू तुमच्यावर स्पेंड करतय त्यानंतर आपण मसाले काढुया
हा हा बोला बोला.
तर मसाले मधन ना म्हणजे मी तुम्ही नोट डाऊन केले का? त्यासाठी मी थोडं थांबले होते, केलं?
ह, मी करते-करते नोटडाऊन करते. बोला मॅम, तुम्ही खूप - छान पद्धतीने, रेसिपी सांगत आहात. मला अस तोंडाला पाणी सुटत आहे
ओके, अजून तर बाकी आहे. थांबा ना, लगेच म्हणजे? पाणी सुटन थोड धने पावडर, जिरे पावडर आणि... आणि आपण जखमेवर देखील लावतो. त्यामुळे आपल्या पदार्थातील जे जंतू आहेत ते नाश पावतात त्यामुळे हळद... ती वापराच. तर सर्वप्रथम, तुम्ही एक - तर ते परतून परतून परतून तुम परतून घ्यायचा मग परतून गेल्यानंतर कांद्याच्या ज्यावेळेस कलर चेंज होईल त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायचं आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर मग तुम्ही हे घालू शकता टोमॅटो, टोमॅटो घातल्यानंतर मग आपले जे मसाले आहेत ते आपण काढले होते ला हळदला किचन मसाला गरम मसाला बाकीचे सर्व जे घातलं होतं ते मीठ थोडं लेट टाकायचं मीठ ठेवून बाकी ते सर्व मसाले त्यात टाकून घ्यायचे. त्यानंतर आपण जे... अ कॅबीज- फुलं म्हणजे फ्लावर परत टोमॅटो आपण घातलेले कॅरेट वगैरे जे तुम्हाला कॅप्सिकम त्या माझ्या अवेलेबल आहेत बीट देखील तुम्ही घालू शकता. काही स्किप करू शकता, तर सर्व भाज्या घालून - एकमिश्र करायचा आहे. पूर्ण हलवून घ्यायच आहे. आणि खूपशी
हो.
शिजवायचं देखील नाही शिजवल्यामुळे जीवनसत्व हो मरत त्या मग त्यानंतर चवीनुसार मीठ घालून ते एक गॅस ची फ्लेम एकदम स्लो करून ते झाकून ठेवायचे आहे पाच मिनिट झा झाकण्यासाठी ठेवायचं.. झाकून ठेवायच आहे. पाच मिनटं शिजल्यानंतर ते परतायच आहे परतून म्हणजे हलवायच हलवून घेतल्यानंतर आणि परत पाच मिनिट मग शिजवायचा आहे मग काय गॅसची तुम्हाला बंद करायच आहे. आणि जे आपण झाकून ठेवलं होतं ना ते मिश्रण एकम थंड होण्यासाठी म्हणजे झाकून आता दहा मिनिट आपण शिकवलं आहे हलवून हलवून. तर ते ओपन करायचं आहे एकदम थंड होण्या साठी करायचं कारण ते आपण मिश्रण अ म्हणजे मोमोज तुम्हाला माहितच आहे ते आपण आपण भर तो त्यामुळे ते मिश्रण एकदम थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. तर ते थंड होईपर्यंत आपल्याला काय कराय चं आहे. मैदा घ्यायचा आहे. तुम्ही रवा एकदम रव्याची पेस्ट देखील म्हणजे हेल्दी खाणार असाल तर रवा घ्या. पण मी सजेस्ट करेन की रव्यापेक्षा हेल्दी खाण्यापेक्षा टेस्ट देखील पाहिजे आणि वर्षातून एकदा खाणार आहात त्यामुळे तुम्ही मैदाच यूज करा तर मै दा घ्यायचा आहे. हां त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून अ म्हणजे किती भाजी आहे, त्यानुसार तुम्हाला अंदाज असेलच की इतक्या मोमोजला त्या भाजीला इतकं पीठ क पुरेल तर त्या पद्धतीने तुम्ही जितकी भाजी घेतले आहात तितकेच घ्यायचं आहे. मीठ घालून पाणी घालून हळूहळू पाणी घालून एकदम पाणी घाल
हो बरोबर.
मळवून घेतल्यानंतर एक पाच मिनिटं ते झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटं ते आपण मिश्रण अ गार व्हायला ठेवलं आहे तर ते करायचं आहे की योग्य रित्या बनलं आहे देऊ शकता टेस्ट करण्यासा ओके मग त्यानंतर ते अ म्हणजे असं आपलं एक पाच मिनिट होतं स्टीम बनण्यासाठी एका किंवा थोडक्यात मी तुम्हाला सांगेन की भांडं ठेवुन आपलं इडली भांड असतं ना इडलीचा कुकर तर त्यामध्ये पाणी घाला आणि यामध्ये ते त्याच्यावर आपण स्टीम करून घेऊयात त्यामुळे ते इझी जाईल तर आपण त्यामध्ये पाणी घालून एकदम स्लो प्लेम करून ठेवायचं आहे त्या नंतर जे आपण गोळा बनवला होता. त्याचे छोटे छोटे छोटे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि ते गो पद्धतीने जसं पुरीचा आकार अस तो पुरी पेक्षा एक छोट्या आकारामध्ये ते लाटून घ्याय आमचे मिश्रण थंड झालेलं आहे ते भरून योग्य रि त्या मध्ये तुम्ही माश्याचा आकार देऊ शकता गोल आकार देऊ शकता मोदकाचा आकार देऊ शकता वेगवेगळे्या कार आता आपल्या इंटरनेटद्वारे ते समजतात पण ते आकार देऊ शकतात तर असे सर्व मोमोज बनवून घ्यायचे आहेत ते मोमोज बनवताना दहा मिनट तरी लागतात दहा मिनटानंतर सर्व मोमज तयार होत तात तर ते सर्व मोमोज आहेत ना तर ते तुम्ही अं याच्यामध्ये जसं मी कुकर अं तुम्हाला क ह्याचा इडलीचा सांगितलं होत त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर ते थो ते उकळायला चालू होईल मग इडलीच भांड असतं त्यामध्ये प्रत्येकी म्हणजे चार भांडं असत त्यामध्ये प्रत्येकी दोन दोन दोन तर अशे आठ मोमज बस तर प्रत्येकी आठ म्हटल्यानंतर सोळा मो मोमोज किंवा अं म्हणजे सोळा मोमोज बसतील तर त्या छान पद्धतीने ते स्टीम करून घ्यायचे एकदम बंद करून पंधरा मिनिटे स्टीम करून घ्याय धा हे पंधरा मिनिटांनंतर टुटीक असताना टूटीक तर ते मैदामध्ये ते घालून चेक करायच, जर आपण मैद्यामध्ये म्हणजे सॉरी मोमोज मध्ये घालून जे मोमोच वरच हे आहे ना जे आकार बनवलाय. त्यामध्ये असं दाबून बघायचं आहे. जट्टू. कुठक व्यवस्थितरित्या आज. जाऊन बाहेर आल म्हणे त्याला कोणतही पीठ नाही लागलं त ते शिजले आहे जरा आपण अ. मैद्यामध्ये घातलं आणि थोडं पिट त्यायला लागलं, तर आपल्या अजून मोमोज स्टीम झालेले नाहीे त्यामुळे. तुम्हाला अजून ते स्टीम करण्या गरज आहे तर पंधरा मिन त्या म्हणजे स्टीम केल्यानंतर ते शिजतच पण तुम्ही बायदवे व आपल्या गॅसच्या फ्लेमवरर ते अवलंबून असत, तर शिजल्यानंतर तुम्ही अ हे काढून घ्यायचं आहे, आपल्या हाताची देखील काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला वाफ वगैरे लागणारी आणि ते चटणीसोबत. किंवा सॉस मिळतोच आपल्याला तर त्या सॉस सोबत. तुम्ही. एन्जॉय करू शकता आणि खूप छान आहे. टेस्टी लागतात आणि ज. तोसले देल हे पुरतात
हो तुम्ही खूप छान पद्धतीने अशी मोमोजची रेसिपी सांगितला, मॅम उत्कृष्टिता तुम्ही ज्यावेळी सांगत होता, त्याच वेळी मला असं वाटत होतं की. म्हणजे किती टेस्टी असतील त्यामध्ये तुम्ही ज्या भाजी. पर ज की गाजर सिम मिरची कोबी ह हे जे फळाजी ते काही लोक खात नतात तर असं चटकदार आणि मटकदार म्हणजे जिभेच चोचल जे पुरवणारे, म्हणजे पदार्थ आहे त्यामध्ये तुम्ही ते इन्क्लूड करून सांगितला, म्हणजे अशा पद्धतीने लहान मुले देखील हे गाजर म्हणजे जे आपल्या शरीराला खूप चांगले असते कोबी. शिमला मिरची यासारखी फळभज्या आनंदाने आणि उत्साहाने खाऊ शकतात तुमच्या. तुम्ही जी सांगितलेली रेसिपी आहे, ती मी नोटडाऊन करून ठेवलेली आहे, मी नक्की ट्राय करेन त्याचा फीडबॅक देखील तुम्हाला नक्की कळवेन तुम्ही. मौल्यवान वेळ मला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅम. थँक्यू सो मच मॅम बाय मॅम.
ओके बाय.